हो येतोय आवाज.
हा हा ठीक आहे ठीक आहे बोलूया आपण.
हम काय करता काकी तुम्ही.
तुम्ही सांगा.
तुला एखादि कुठली
हॅलो.
हॅलो तुझा छंद कुठला एखादा आवडीचा आपण त्याच्यावर बोलूया.
अ छंद म्हणजे असं जेवण वगैरे बनवायला मला खूप आवडतं.
जेवण बनवायला आवडतं म्हणजे पदार्थ रेसिपी थोडक्यात काय बनवायला आवडत? काय त्याच्यामध्ये कुठलं चांगलं येतं तुला रेसिपी?
हॅलो.
हॅलो.
अ बोल रेसिपी कुठली चांगणी बनवताना येतेे? म्हणजे मच्छी मट मटन नॉन वेज येत चांगलं. नॉन व्हेज वगैरे खाता ना तुम्ही पण? बिर्याणी मी स व्हेज नॉन व्हेज सगळं बनवतो पदार्थ पण बनवत पण मला खायला बोलते तर मला नॉनव्हेजच आवड. पाळतो दिवस सोमवार, मंगळवार नाही खात गुरुवार नाही खात बाकीच्या वारी मी एकदा सोमवार, मंगळवार गेला की बुधवार कधी येते त्याची मी वाट बघत असते.
ह हा मी पण सोमवार, मंगळवार खात नाही, गुरुवार खात नाही, शनिवार खात नाही.
मग तेच मग ते शनिवार गेला की रविवार कधी येते असं होत. म्हणजे जास्त मला नॉन व्हेजच आवडतं कारण व्हेज मध्ये मला तेवढं काय बनवायचं अस प्रश्न आहे ज पण नॉनव्हेजचा दिवस असता की कसं पटकन मच्छीला गेलो, मटण चिकन अंड एक बनवलं की झालं, झालं. मग तू कशा पद्धतीने बनवतेस मटन सांग तुझी रेसिपी मला?
अ काय नाही मी वाटण करते मट न छान शिजवून घेते कांदा फोडणी टाकून. हॅलो.
हा बोल पहिल्यापासून सांग व्यवस्थेतीत.
मी कांदा फोडणी टाकून शिजवून घेते छान मटण वाफ हळद, मीठ, लिंबू लावून ठेवते त्याला अर्धा तास
हा.
वाटण बनवताना ओल खोबर, कांदा, टोमॅटो
वाटणमध्ये काय तुम्ही खोबरं वापरता का?
हा खोबरे वापरतो. तुम्ही? काय, काय वापरता मसाले खडा मसाले वगैरे वापरता?
ते खडा मसावाला वगैरे पण वापरते. पण कसं असतं जास्त काही साईडला खोबर वापरत नाही म्हणजे मी दोन्ही प्रकारे करते. ह माझ्या मुलांना आवडत नाही खोबरं टाकलेलं आणि माझ्या मिस्टरांना खोबऱ्याच ला त्याच्यामुळे आता ह्या वेळेला असं केल तर दुसऱ्या वेळेच मी दोन्ही पद्धतीने करते. चिकन वगैरे पण त्यांना बिना खोबऱ्याचं लागत हा. म्हणुसत कांदा टमॅटोची ग्रेव करायची हा त्याचं वाटण करून मग त्या पद्धतीने मी करते.
पण मग ते खोबरं नसेल तर मग टेस्ट येते का त्याला?
येते खोबरं आहे ना ते सुकं खोबरं वापरतो म्हणजे एक किलो जर असल तर एक किलो च्या प्रमाणात एक वाटी एका, एका खोबऱ्याची सुकी घ्यायची अर्धी वाटी म्हणजे. आणि मग ते भाज मग आम्ही भाजून घेतो गॅसवरर चांगलं काळ करतो करो. होतो. आणि मग ते करपलेलं असतं ते परत काढायचं. आणि मग त्याचं वाटण मग परत कांदा भाजून, आपले खडे मसाले वगैरे
खडे मसाले हा. कोथिंबीर लसूण आलं वगैरे हा. हा मंगं ग्रेवी हां पुदिना. ग्रेवी छान तेलात भाजून घ्यायची तेल सुटेपर्यंत आणि मगच आप त्या ज आपण शिजवलेलं मटण वगैरे असतं ते त्यात ऍड करायचं.
कुकर ला बनवतेस का कशात.
नाही कुकरला नाही शिजून घेत मी असंच शिजवत.
हा आणि मग मसाले वगैरे तुम्ही कशा टाकता म्हणजे मिरची पूट टाकता. कसाला बनतो टाकतो साठवण लांब
अच्छा अच्छा.
मार्केटमध्येध्ये एक मिळतो सुहाना मटन ग्रेव म्हण तो वापरते मी.
हा सुहाना एव्हरेस्ट वगैरे
हा तो सुहानाचा छान भेटतो तो वापरते. बाकी वेज. तुम्ही काय काय बनवता वेज मध्ये.
बेकरी.
आठ. केक वगैरे बनवता येतो तुम्हाला?
हा मला येतो केक वगैरे बनवते मी.
हम्म.
पण म्हणजे जास्त नाही बनवत मी. रव्याचा बनवते केक जर बनवला तर रवा केक बनवते.
अच्छा.
हा तुला यट पण म जास्त मला. बिया बिर्याणी चिकन मटन मच्छी, ची हेच आवडतं ते केक वगैरे म्हणजे गोड का असतील ते मला नाही आवडत.
अच्छा हा गोड खायला जास्त कि वेट वजन वाढतं जास्त.
वजन वाढतं असं नाही पण मला नाही आवडत पहिल्यापासून आणि माझ्या घरात पण मुलांना वगैरे आवडत. केक जर कधी बनल तर रवा केक केक बनवत वाट नाही काय बनव जास्त चिकन मच्छी मटणच असतं आमचं.
हा.
आणि तुमच्या साइड ला कसं बोलतात ती मटणाची आमटी वगैरे असं बोलतात बिर्याणी वगैर वगैरे बनवता का कधी?
हा बिर्याणी बनवत मी चिकन ची बिर्याणी बनवत.
हा त्याची रेसिपी कशी असते.
ते सगळं मॅरिनेशन वगैरे करून मग भात जिरा राईस सर्व करायचा तो मोकळा करून. मग ते ग्रेवि मिक्सआणि राईस असं. तुम्ही कसं बनवता?
तसं नाही अशे पूर्ण सांग, तुझी रेसिपी आवडली तर मी पण त्या पद्धतीने बनवेल ना.
हा, हा, हा. मॅरिनेशनला काय चिकनला स्वच्छ धुऊून घ्यायचं, मग त्याला दही ऍड लसून, हळद, मीठ, लिंबू लावायचं तिखट लावायचं. बिर्याणी मसाला, थोडा तळलेला कांदा लावायचा. पण ते मग चांगलं एक तास तरी मॅरिनेशन करून ठेवायचं.
हा.
आणि म नंतर एका तासानंतरन अ, तेल घ्यायचं तेलात खडा मसाला वगैरे टाकायचा आपला. कांदा छान भाजायचा, टमॅटो छान परतून घ्यायचा. मऊ होई पर्यंत, आणि मग मॅरिनेशन केलेलं ते चिकन टाकायचं.
हा.
आणि मग आपण इकडे साईडला मोठा तांदूळ असतो. बिर्याणी राईस
हां.
तो खडा मसाला टाकून शिजवून घ्यायचा.
आणि मग लेअर मध्ये तो राईस लावून टाकायचा. अगोदर थोडं चिकन ते लावायचं, मग राईस मग परत लेअरला चिकन लावायच. मग तळलेला कांदा, कोथिंबीर, फूड कलर असल तर ते वरून हा. आणि मग एक पंधरा मिनटं तरी वाफ द्यायची.
हा, बिर्याणीला म्हणजे तेच वाप आली पाहिजे, आणि मेन म्हणजे बिर्याणीला कांदा तळलेला असत तो, चांगला पा
हां. कुरकुरीत, बिर्याणीचा स्वाद असतो, मग वाटलं तर थोडं कोळसा आणि तूप घ्यायच, आणि त्याची पण वाफ केली तर म अजून उत्तम बिर्याणीला स्मेल पण येतय छान. हा येस.
दम बिर्याणी होते, मी पण तशीच करते.
अच्छा.
बिर्याणी म्हणे प्रकारची कधी, जर वेळ नसला मला तर मग कुकरला पटकन करून टाकते. कुकरला फोडणी देऊन, म्हणज म वेळ असला फुलाव बिर्यावणी तरी हा, पण जर मग वेळ असला, हे सगळं करायला लेअर वगैरे टाकायला मग मी त्या पद्धतीच म्हणजे अगं मॅगिनेट करून बसत. वेळ लागतो मिनिमम आपली तयारीला लागतो आणि करायला एक तास लागतो, म्हणजे दोन तास तरी मिनिमम त्याला लागतो. असतातचं, मग ते जर द्यायला वेळ असता तर तशी बनवायची. नाही तर मग अशी बा, मी आठवड्यातून तर एकदा असतेच आपले. आणि एक मी बिर्याणीला दही वापरत नाही, म्हणजे आता युट्यूबमध्ये वगैरे बाकी याच्यामध्ये, दह्यामध्ये ठेवतात, पण ऍक्च्युली दही आणि ते विसंगतच. म, ते चांगलं नसत. हम्. त्याच्यामुळे मी दही मी तरी कधीच नाही वापरत आणि बिना दही माझी बिर्याणी खूप छान होती. आणि मग ती सकाळच्या संध्याकाळला राहिली दुसऱ्या दिवशी राहीली तर ती खराब
खराब होते. हा म्हणजे मी बनवते तशी ती खूप वेळा खराब झालेलीच असते.
हा मग ते दह्यामुळे ती खराब पण होते ना लगेच त्याच्यामुळ ती मी आजी अदी दुसऱ्या दिवशी पुरयंत असली तरी, चांगली असते, मग मी टोमॅटो वापरतो. हा म्हणजे एक किलोला आता पण समजा जर कांदे दोन तीन तरी कांदे वापर आहे टॅमॅटो वापर. मोठे-मोठे मग ते च्या ऐवजी टॅमॅटोच्या प्युरी वापरले तरी पण ते होऊन जातात.
अच्छा
दही म्हणजे अव्हॉइड च करते. मी दही कधीच वापरत नाही. त्याच्याऐवजी मी एक लिंबू पिळते मी वरून आणि टॅमॅटो ते तीन चार टोमॅटोची प्युरी तरी पण होत दह्यानी कशी ती ग्रेव्हीच तयार होते ना मग टोमॅटो वापरले जास्त हा कांदा टोमॅटो वापरला तरी ती ग्रेव्ही त्यामुळे मला हा मी नाही वापरत दही द दही नाही वापरत कधीच बिर्याणीत.
मी दही वापरते पण मग ती एकच दिवस राहते. पण मग ती जर शिल्लक राहिली तर मग दुसऱ्या दिवशी खराब होते.
कधीच नाही होत खराब.
ओके-ओके मी करेन ट्राय करेन तुम्ही सांगितलेल्या रेसिपी प्रमाणे.
टोमॅटो वापरला तर ती चांगली राहते.
हा बाकी पाऊस वगैरे आहे तुमच्याकडे
पाऊस काय चालूच आहे थोडा बहुत पडतोय.
हम्म
आता थोडी उघड टाकले.
आणि आता तेच माझ्या भावाचा फोन येते की मच्छीला जाऊया मच्छी मारायला जाळ घेऊन. पकडा. म आज बुधवार आहे ना आणि मी सकाळी त्याला बोलले. आमच्याकडे ते चिमणी येतात ना तर मग म्हटल संध्याकाळी जाऊया. आता बघू दे नाही गेल तर कॉल करते तर तो सारखा फोन करतोय आपण जाऊया म्हूणन. बगते आता हे-
बाकी तुमची तब्येत कशी आहे काकी.
ठीक आहे. नवीन नवी चांगली आहे. कालच आले फिरून. थोडी फिरायला गेलेले. त्यामुळ थोड ताणाळेला मग त्याच्यातूनच हे पण करते मग घरातल पण सगळ एके साइडला आवरावर करते. इकडी फोन वर पण बोलत बसते.
हम्
कारण काही काम करता-करता बोलण हो
हो
त्याच्यात आहे. दोन्ही गोष्टी चालू आहे. ठीक आहे. गुड डे ओके हा ओके. चालतंय